हॅलो हा आवाज येतोय ना व्यवस्थित.
हो येतोय बोल की,
बापरे किती प्रॉब्लेम येत. काय चाललंय.
ह अ तुला हे माहित झालं का अ नवीन योजना आल्या बघ. अ सुकन्या समृद्धी योजना.
हा समृद्धी सुकन्या मी ऐकलेलं ग.
हा सुकन्या समृद्धी सुकन्या योजना कायतरी दोन हजार एकवीस नंतर ज्या जन्माला मुली येणार आहेत त्यांच्या नावी अ काहीतरी एक लाख का सव्वा लाख रुपये समथिंग अस किती रुपये तरी सरकार सडन भेटतात मुलींना ज्याच्या घरी मुलगी जन्माला आली आहे त्यांना
अरे वा अच्छा छान आहे ग चांगली योजना आहे
होय म्हणजे महाराष्ट्र सरकारचीच आहे योजना
हा हा नाही मी पण ऐकलेलं की मुलगी जन्मली त्यावेेळेस पासून म्हणजे तिच्या नावावर काहीतरी पैसे टाकायचे ते पण भरपूर म्हणजे तस काय बोलली
म्हणजे मी अंगणवाडी ममध्ये गेलेली तिथल्या मॅडम मला बोलल्या की अशा अशा योजना आहेत लहान मुलींसाठी म्हणजे जे अ काय तरी इयर सांगितलं माझ्या एवढं पण लक्षात नाही खरं त्या मुलींना किती एक लाखापेक्षा जास्त हे मिळणार की त्यांना हप्ते भेटणार त्या मुलींना मुलगी जन्माला आली कारण कसं आहे ना आता जरा मुलींचं प्रमाण कमी आहे ना अ म्हणजे गर्भपातन वगैरे करतात ना त्यामु मुलीच हेवायसाठी संख्या वाढायसाठी ती योज सरकार सुर के म्हणजे ती पण छान योजना
नाही ग योजना तर छान आहे का म्हणजे पण कधी कधी काय होतं तू जस की बोलली गर्भपात तर तस तस महागाई पण वाढली न गं म्हणून थोडासा प्रॉब्लेम होतो की म्हणजे लोक विचार करतात की दोन असण्यापेक्षा एकच ठीक आहे की म्हणजे एकालाच आपण छानपैकी वाढू त्याच सगळे हौस न्यूज करू असं वाटतं ना ग काही काहीना म्हणून कदाचित लोक त असं करत असल
थो म्हणजे या लग्नासाठी येणारा खर्च पण थोडाफार वाचतो बरोबर आहे
हा बरोबर आहे
मग तू असं काही म्हणजे बचत वगैरे करतेस का पैशाची वगैरे काय
अगं म्हणजे मला तरी मुलगी वगैरे नाहीये पण म्हणजे मी बचत वगैरे करत असते आणि मी असं नाही आहे की म्हणजे मी बचत करत असते पण मी थढ्या दिवसापुरतंच म्हणजे तेवढं माझ्यात हे नाहीये की मी खूप दिवस असं म्हणजे लाख रुपये दोन लाख रुपये तसं मी काही नोकरी नाही करत ना आही असत काहीतरी घरी बसल्या काहीतरी थोडं काम बघत असते शोधत असते आणि मग भेटलं की थोडंफार थोडंफार बचत करून काहीतरी नवीन नवीन करत असते मी असं बचत करून करून नाही का भरपूर वस्तू घेतल्या घरात जसं की देवघर झालं अजून वॉशिंग मशीन घेतली मी अजून भरपूर काय काय गोष्टी आहेत ग खूप मोठ्या गोष्टी घेतल्या मी बचत करून करून
गोष्टष्ट आहेग
हम्म सोन्यामध्ये पण करत असतो बघ मी मला सोन्यामध्ये पण बचत करायला आवडते म्हणजे काय होतं की आता आपण कमी भावात घेतो पण नंतर बघण तो एक दोन वर्षांनी त्याच्याच किमतीमध्ये किती फरक पडतोय
बरोबर बरोबर
आणि माझ्या लग्नाच्या वेळेला म्हणजे माझ्या पप्पांनी पाचतोळे सोनं दिलेलं आणि माझ्या सासरच्यानी भरपूर सोनं केलं मला आणि तेव्हा ते पाच हजार रुप तोळनी ग्रॅम न केलं आणि आज त्याचाच भाव बघ चौदा हजार तीनशे रुपये कुठं आणि पाच हजार कुठे बघणार
बरोबर बरोबर कारण सोन्याची पण सोन्याचे पण खूप भाव वाढलेले आहेत आता चांदी पण मागलेली आहे आता सोनं घ्यायचं काय हे नाही आहे कंडिशनच नाही लोकांची त्यामुळे सगळे लोक आता बँ टक्सच सोनं वापरायला लागलंत असं पण झाले म मी पण थोडं काम करत असते घरूनच त्यामुळ मला पण थोडं अस मी जास्त करून यपरी वगैरे करते वार्षिक ठेववर म्हणजे पाच वर्ष दहा वर्ष पंधरा वर्ष असं असं ठेवत असते ते तरी ठेवत असते किंवा
हम ह हम
त्या पोस्टामध्ये पण पॉलिसी भर असतात जस की की लहान मुलांसाठी पण खूप योजना असतात ह मुलींसाठी पण योजना असतात त्याच्यामध्ये पण आपल्याला जास्त टकेवारीन पण भेटत अ म्हणजे पैसे त्या योजनांचा पण मी कधी कधी त्यात पण भाग येत असते आणि मी स्वतः म्हणजे महिन्याला एक दोन हजार रुपये म्हणजे सेपरेट काढून एक बीशीसाठी पण देते मैत्रिणीला मै्रि कर तकड सेंड करते म्हणजे मला मा च्या वर्षीची एक म्हणजे दोन दोन हजार रुपयाने बकडली तर नाही म्हणजे तर आपल्याला एक अ सत्तावीस अठ्ठावीस अ हजार पर्यंत भेटतात पैसे असं पण त्यातून सेव्हंग होतं मग एकदम एका वर्षाची एवढी रक्कम आल्या नंतर किती आनंद होतो हा वेगळाच असू शकतो
ही ही म्हणजे बीसीच जे आहे ना ते मी माझ्या मम्मीकडन पण ऐकलं माझी मम्मी सुद्धा करते ते बी सी तर मी सुद्धा म्हटलं मम्मीला की मम्मी तू माझी पण बीसी कर पण मी आता काय ठरवलं माझं पप्पांसोबत बोलण झालंी म्हटलं प् पप्पा काहीतरी म्हटले शेळ्याच वगैरे कुक्कुटपालन अ नाही कोबड्या म्हणतात वा चिळी पालन नाही काा ते शेळीपालन नाही का तर मी पप्पांना म्हटलं पप्पा मी तुम्हाला पंचवीस एक हजार रुपये देते आणि तुम्ही पंचवीस एक हजार घाला असं करून पप्पा म्हटले मग शेळ घेऊन कुणाला तरी सांला देऊन टाकतो आणि मग त्याच्यातून
ह
अग मध्ये मध्ये तुझा पण थोडासा येत नाहीये कधी कधी माझ्याकडे नेटवर्क का पण थोडस काहीतरी प्रॉब्लेमच चालू आहे वाटतं हम्म
मग मी पण थोडंफार म्हणजे असं बचत करत असते म्हणजे घरामध्ये जर किराणा वगैरे आणायचा असेल तर आम्ही जास्त करून एका ठिकाणी म्हणजे ओळखीच्या व्यक्तीकडून घेतो त्यामुळे आम्हाला थोडा डिस्काउंट भेटतो म्हणजे दहा रुपयाची वस्तू नऊ रुपयाला भेटते म्हणजे एक एक रुपये पण सेविंग होत त्याच्यातून ऑल ओवर्ह म्हणजे एक तीन हजारचा बाजार असेल तर आपल्याला ते अडीच हजारपर्यंत भेटतो म्हणजे पाचशे रुपये सेव्हिंग होतात आपले तसेच हचं मिस्टरांचं पण पेमेंट व झा तर ते मला थोडी कॅश देतात मला सेव साठी मग तिकडून पण थोड बचत होते असं पण आम्ही करतो
हा मी पण म्हणजे माझ्या यांना म्हटलेलं आहे ते म्हणजे जास्त नाही घेत मी त्यांच्याकडनं पण हजार रुपये महिन्याला घेत असते कारण ते असंच कुठेतरी लागतात एक्स्ट्रा खर्चाला वगैरे तर मग तेवढेच घेत असते मी सेवि्हंग साठी तरी मी माझं स्वतःचच करत असते आणि अगं असं मी म्हणजे बचत करून करून ना मी खूप वस्तू जसं घेतल्या ना तसं म्हणजे छोट्या मोठ्या तर खूप घेतल्या म्हणजे प्लास्टिकच्या त्या खुर्च्या वगैरे असतात त्या हजार रुपया दोन भेटून गेलं पण असं बाकीच पण खूप केलं म्हणजे े मी देवघरामध्ये एक चांदीची लक्ष्मी घेतली तीन हजाराची पण आता ती बघणार जवळपास तिला सात आठ हजार लागतील ते बचतच झाले ना अगर शेवटी चांदीचा शिक ठड थड ठत अस मी का अस म्हणजे म सोन्यामध्ये करायला जास्त आवडतं मी मागे एक अंगठी पण केली अ चार साडेचार ग्रॅमची केली आणि आता या महिन्यात अं एक ग्रॅचे कानातले केले रोज वापरायला असेच तर छानपैकी बचत होती माझी थोडी थोडी म्हणजे
तुझ्यासारखंत करत असते मी पण म्हणजे आमच्या बाळाला पण हे केलं म्हटलं केलं छोट म्हणजे बाली ते एक तीन ग्रॅमची गेली त्याच्यामध्ये मागच्या वर्षीच जेवढं सेवि्हंग होतं तेिथे घातलं आणि ते गेलं म्हणजे एक प्रकाची अ गुंतवणूक झाली ती आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी पण स्वतःसाठी पण खरेदी करते हम तू म्हणलीस तशी मी पण अंगठी गेली चार ग्रॅमची ती पण झाली आणि आता प्लॅनिंग आहे आता रक्षाबंधनचा एक
अगं तुझा आवाजच गेला मध्येच कुठे गेली
ते पन करणार आहे म्हणजे अ इतके दिवस पैसे सेव्ह करल्याबद्दल काहीतरी आपल्याला बेनिफिट होतं आणि वायपण खर्च न करता आपण सेवि्हंग केलं तर आपला पण फायदा होतो कारण इन फ्यूचर अ सगळंच म्हणजे मला वाटतं सगळ्या महागाई अशीच राहणार आहे वाढत चालणार आहे त्यामुळे कारण आता तू म्हणतेसस आधी पाच हजारचा रेट होता आता चौदा हजार तोच झाला आता पुढे आणि किती पा
अग तुझ आव मध्येच आवाज जातोय कसं काय काय माहिती
हो का
हम अग म्हणजे
वाले
हा ठीक आहे तर म्हणजे माझं काय झालं होतं ब लग्नाच्या वेळेला मला जवळपास पंधरा तोळी तरी सो के असेल विचार करतू त्या म्हणजे खूपदा जास्त वर्षाची गोष्ट नाहीये ग आत्ता दोन हजार तेवीस ला लग्न झालेलं माझं आणि त्यावेेळेला पाच हजार भाव होता आणि त्यावेेळेला मला सोनं केलेलं पंधरा तोळे आणि विचार कर आता पंचवीस दोनच वर्षात किती म्हणजे माझं सेव्हंग झालं पंधरा तोळ्याच्या मागे प्रत्येक एका तोळ्याच्या मागे समजा अ पाच हजार कुठे आणि चौदा पंधरा हजार कुठे भाव बघण तू विचार करायचीच गोष्ट आहे ना किती म्हणजे त पटकन काही सेव्हंग झालीं मलां असं वाटतं एवढी बचंत कुठल्यांच गोष्टींमध्ये झालीं नसेल मागच्यां दोन तीन वर्षांमध्ये तरी
हो नां ते पणं आहेतं अ दुसरी गोष्ट म्हणजे आम्हीं हे पणं केलो म्हणजे मी पणं थोडं ओपचार आतां एखाद्या वस्तूं कपंडे वगैरें विकतं घ्यांयचं असेल तरं मंग आपणं सेल वगैरें असतांत नां त्यावेेळेला आपणं तिथं हजर राहून कपंडे खरेदी करणे त्यांच्यातून पणं फार बचंत होतें कारणं आपला सगळ्यांत वार्षिक खर्च काढलातर कपड्यांवरती आणि खाण्यांच्यां वस्तूंवरती पणं होतों पणं मलां वाटतं नां आपणं म्हणजे अ कुठली घरांमध्ये फंक्शन असो किंवा वाढदिवसांच सेलिब्रेशन असं खूंप मोठ्यांने करतों तेचं पणं थोडाफार आळां घातलां पाहिजे आपणं वर्षभरातन खूंप वेळां फिरायलां जातो त्यांला पणं थोडाफार आळां घातलां पाहिजे म्हणजे एकचं ठिकाणीं गेलं पाहिजे जास्तं पणं खर्च करूं नये पणं हॉटेल्सला पणं जेवायला जातो कारणं नसतांना जातो तिथं पणं आपले पैसे खूंप खर्च होतांत त्यांच्यापेक्षा आपणं अ म्हणजे मर्यादित ठेवूंन जेंव्हा गरज असेल त्यावेेळेला जा जाणें जेवायलां त्यांतून पणं आपलं थोडंफार बचंत होऊ शकते पणं प्रत्येकांची म्हणजे जसं प्रत्येकांचं मंन माइंड सेंट आहेतं तसंच प्रत्येक जणं वागतं कारणं थोडाफार आपल्यांला सेवि्हंग करांयचे असेल तरं अश्यां गोष्टींना आपणं आळाजरी दिला तरं आपणं जरां बरं होईल असं मलां वाटतं
नक्कीचं नक्कीचं बरोबर आहे अगं म्हणजे मी आमच्यां इकडे ना एक आहे बघं दुकानं तरं तिथे असं वर्षाला लागतं बघ ऑफर्स लागतांत तिथे सेल लागतं बघ साड्यांचं वगैरे भरंपूर कायं कायं गोष्टी असतांत तरं म्हणजे ते रक्षाबंधनाच्या वेळेलां लागतं पंधरा ऑगस्ट वेळेलां तरं मी कायं करतें जवळपांस लग्नं झाल्यांपांसून माहेर गेले की त्यांवेेळेला मी आठवणं करूंन जाते आणि एकदंम सात आठ साड्यां घेऊन जाते जसं की म्हणजे अ त्यां दुकांनावरून सात आठ साड्यां घेऊन येते आपणं जसं हजार बाराशे जी सांडी आपणं घ्यांयला जातो नां म्हणजे आपणं बाहेर दुकानांवर घेतों तीचं सांडी तिथे समंजा चारशे पाचशे रुपयांत सातशे रुपयांच्या तरं आताचं किती पणं सुंदर साड्यां येऊंन जातांत तरं मी तसंच करूंन एकदंम सात आठ साड्यां घेऊन येतं असतें बघ
अगदीं म्हणजे त्यांच्यातून पणं आपणं म्हणजे तशी खरेदी केली तरं परत जत्रां यांत्रां असतांत त्यांच्यामध्ये पणं आपल्यांला स्वस्थ मध्ये भेटतांत खूंप वस्तूं त्यां वेळेलां पणं आपणं सहभांग घेऊन त्यां वस्तूं खरेदी केल्यां तरं मलां वाटतें चांगलं
ठीक आहे चालेल तुझ्यांशी बोलून बोलते मी नंतर अ
चालेल चालेल छ छांन वाटलं तुझ्यांशी बोलून बचंत बद्दल थँक्यू